हॅलो!
हा ताई ब्रेक होत होता आवाज तुमचा.
हम्म
हम आता येतोय. हा झालं जेवण वगैरे?
हो जेवण वगैरे
हा
त्याच्यानंतर अजून अलोवेरा असते.
हो
अलोवेरा पण आपण केस आणणार आवल की कंडिशनरच काम करत. आणि स्कीिन ला लावलं चेहऱ्याला वर लावल की चेहरा छान मऊन होतो उजळतो.
तो हो आणि केस पण आपले असं सिल्की, सिल्की शायनिंग होतात ना?
हम् हम् आणि हिवाळ्यामध्ये जेव्हा अलोवेरा असत ना तर ते काय करायच हो ते अ हे होतं ना डोक्यात कोंडा होत ना तर ते अलोवेरा आणि खोबऱ्याच तेल एकत्र करून मिक्सर मधून काढायचं. आणि ते लावायचं डोक्याला.
हा कारण ते असं थोडं अ अस चिकट पण असतो ना त्याच्यामध्ये
हा ते नट अस असंच लावलं आपण ते गोळे गोळे गोळे गोळे होतात ना ते असे ते मिक्सर मधून काढलं की छानान हो्हते
हा एक एक
हा छान पेस्ट होते अशी आणि आधी डोकं धुऊून घ्यायचं मण मग त्याच्यावर अप्लाय केलं की कंडिशनर सारखं काम करत ते
हो खूप छान ना ते हा
आणि कोरपडीचा गर पण लावत. पितात ना असं आपली त्च्या भाजल्यावर वगैरे पण समजा आपल्याला स्वयंपाक कर ताना वगैरे असं कडईचा तव्याचा वगैरे असं काही चटका वगैरे बसला तर थोडं आपल्या ते आग होती ना त्याची हा तर ते गार पडत हो
हो का आज सकाळीच हात जवला माझा
हा थंड वाटतं ते आहे. का तुमच्या कुंडीमध्ये आहे
हो आहे माझ्याकडे आहे आहे ना
ह ह मग ते थोडस ते काढून घर थोडासा अस रावतात थंड निर्माण होतो. असं तिथं भाजलेलं कमी होत हम्म आणि आपलं पोटाच पचन वगैरे ठेवण्यासाठी पण या तर रस पितात ना
पण ते आपल्याला नाही प्यावंसं वाटत ना ह् मला नाही आवडत ते घ्यायला पोटात
बरेच जण घेतात. ना असं ज्यांना ज उष्णता वगैरे हो उष्णता जास्त आहे. तो
परा ज्यूस
पण तो कसा चरचरच करतो. अस म्हणजे त्यात काय अजून मिक्स वगैरे करत असतील ब ते कासं आपण बघा आयुर्वेदिक दुकानातून जो आणतोय ना
तर तू थोडासा चरचर केल्यासारखा वाटत थोडासा म्हणजे काही अजून त्याच्यामध्ये तो कुठला वनस्पती मिक्स करीत. असतील ना त्याच्यामुळे हा मी काय असं म्हणजे पोटामधून वगैरे नाही घेतलेला कधी पण असं ऐक टिकलेला आहे. म्हणण बघितलेलं पण आहे असं माझी एक मैत्रीण ती पोलीस लाईनमध्ये तर त्या घेत होत्या
हम्म
हम्म त्यांना पण थोडासा उष्ण न त्याचा त्रास होत होता ना
हा हा
हा म्हणून घ्यायच्या त्या
हा बरोबर ऍसिडिटी वगैरेचा त्रास होत. असेल
हो हो म्हणूनच घ्यायच्या
हम्म
हो अश्वगंधा पण आहे. एक औषधी वनस्पती
हो अश्वगंधा आहे
हा
आपली साधी गोकर्णी असते ना? गोकर्णी असते ना ती पण औषधी आहे. तिचे पण फुलांचा चहा करून घेतात.
हो लिंबू टाकून.
हम्म हा त्याच्या कशावर गुणकारी आहे. ते तर लक्षात नाही माझ्या आता.
अ बहुतेक चांगली झोप वगैरे येण्यासाठी आहे ते.
हो का?
हा म्हणजे काही ना असं असतना रात्रीच झोप वगैरे येत नाही काही टेन्शन वगैरे असेल तर असं. तर त्याच्यावरती ते गुणकारी आहे.
हो का मग तो रात्री घेतात का काढा त्याचा?
हम्म स काळी पण घेतात आणि रात्री पण घेतात दोन टाईम घ्यायचा.
हो का?
हा असे त्याच्या फुलांचं चांगल मिक्सर मधून ते काढतात.
हम्म!
फुलं पाणी टाकून ते हा आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळून घेतात ते.
ते तसच गर खाऊन ख्यायचं तो गर
गर नाही खायचा गर नाही आपण ज्यूस कसा करतो! सबत सरबत टाईप हा गाळून घ्यायचं ते. फुलाच्या प्रमाणात पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि ते अस मिक्स क्सरमध्ये करून घ्या आपन कस एप्पल चा ज्यूस दूध टाकून करतो ना आस आपल्याला जेवढं पाहिजे त्याच्या प्रमाणामध्ये तर ते तसं करायच. कारण ते हा जास्त घट्ट होत नाही ना त्याचा रस थोडा असा घट्ट होत नाही. गोकर्णाच्या त्याच्यामुळं ते असं थोडसं ग्लास वर वगैरे म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे आपण पिऊ शकू त्या प्रमाणात फुलं घेऊन हा त्याचा करायचा.
अच्छा!
हम्म मिक्सर मधून छान बारीक होत मग ते पाणी टाकून मस्त अस गाळून ते घ्यायचं. हा ते पण खूप उपयोगी आहे.
हा हा!
आपण एवढ्या दिवस कसं अ देवाला वाहण्यात वाहण्यासाठीच उपयोगी आहे म्हणून मला तर तेवढंच माहिती होतं ते. आणि जास्तीत जास्त तर हा जास्तीत जास्त महादेवाला गोकर्ण
खूप आवडते गणपतीला, महादेवाला
हा आणि ते गोकर्णामध्ये पण एक पांढरी गोकर्ण आहे आणि एक ते जांभळ्या कलरची आहे. निळ्या कलरची तर ते आपल्या आपण महादेवाला पांढरव फुल जास्त आवडतं म्हणून मग ते गोकर्ण पण खूप आवडते म्हणून ती त्या देवाला पाहायची एवढंच मला पण माहिती होत. त्यामध्ये माहिती झालं की ती म्हणजे आयुर्वेदिक औषधी वनस्पतीमध्येही येती म्हणून हा ना.
हम्मं
असं सोशल मीडियांचा पणं थोडं चांगला पणं उप उपयोगं होतो नां आपल्यांला चांगली पणं माहिती ती मिळतें म्हणजे आपणं कसं यूज करतांत त्यांच्यावरही ते
त्यांच्यावर अवलंबून आहे बरोबर आहे हम्मं
हतांवरी पणं एक आहे बघां
शतांवरी पणं असते हं होव
पावडर मिळते त्यांची आयुर्वेदिक दुकानांमध्ये हां जिथे महिलांच्या आरोग्यांसांठी खूंप महत्त्वांची सगळ्यांत जास्तं महत्त्वांची मानली जाते हं समजां आता आपल्यांला कसं बऱ्यांच महिलांना असं प्रेग्नन्सीमंध्ये वगैरें असां विकनेस येतों नां नंतर पणं थोडंसं तरं ते दुधामंध्ये घ्यांयला सांगतात असं डॉक्टर पणं कांहीं कांहीं सांगतात हो जसं आपलीं जी हो कडूं असतें पणं दुधामंध्ये असं एवढं दडाई नाहीं लागतं तसं ते मी पणं घेतलेली थोडीशी थोड्यां दिवस घेतलेली म्हणजे तीन चार महिने हां ती शारीरिक कमजोरी असं दूर होते त्यांच्यानं आणि आपलं हार्मोन्स बॅलन्स जे असतं नां
हम्मं
ते व्यवस्थितं राहतं
हम्मं ते दुधांत तरं नाहीं जातं मला ते लांडू करतों नां आपणं यांचे मेव्यांचे हम्मं त्यांच्यात टाकांयचे मंग ते थोडीशी पावडर टाकली की चाललं जाते मंग ते माहीत नाहीं पडतं
हां जास्तं कडवंट लागतं नाहीं नां तशी हां हो कडवंटच लागते त्यांची थोडी चव पणं त्यांन आपलीं भूकं पणं वाढते नां अशी थोडीशी हम्मं म्हणून ती मंग आपलं जे विकनेस पणं आहे ती कमी होतों त्यांच्या मुळं
हम्मं घांम वगैरें येणं कमी होतं तेच्यानं
हो हो छान आहे ते पणं घेण्यांसारख आपल्यांला आपल्यांला माहितीचं नसतं त्यांत नां बऱ्यांच वनस्पंती आपल्या आसपास वगैरें असतांत पणं माहिती नसतांत त्यांचें उपयोग कायं आहेतं आता सांधा पुदिना वगैरें वगैरें आपणं कांहीं नुस्तं कश इडली सांबर केलं कांहीं हे केलं तरं त्यांची फक्तं चटणी करतों म्हणजे तेवढी चवीपुरती पणं त्यांचे खूंप उपयोग आहेतं नां पुदिन्यांचे पणं
हम्मं हम्मं
कि आपलं समजां अपचन होतं असेल कुणांला असं गॅस मळमळ होतं असेल थोडां कसां त्यांचा असां जरा तिखंट तिखंट लागतो तो पणं
हो
अ उपयोग खूंप आहे त्यांचे हं आपल्यां तोंडाला जरं कांहीं चव वगैरें नसेल असं तरं त्यांच्या मुळं तोंडाची चव पणं येते येते असं चटणी वगैरें करूंन
हो
आणि त्यांनं आपलं जर तोंडाचा कांहीं आपल्यांला असं
दुर्गंधी येतं असेल तर हं
हा दुर्गंधीेत असेल तरर तेजे ह आपण तीन चार पानं सहज खाऊ शकतो थोडं तिखट जरी लागत सहसादर त्याची चटणीच करून खातात हा असं आम्हीला खहान असताना खायचंत बघा त्याची पानं
हा तेव्हा समजत नसते ना
ह म्हणजे छान वाटायचं असं थोडंसं वेगळं पण आता मोठं झाल्यावर सगळ्या अजिबेलच तरी करतात ना. हा, हा आता नाहीत असल. खाऊ वाटत ना
छान होते पण चटणी छान होते त्याची
हा ते वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या भागात बनवता असतील ना असं कुणा कुठं डाळव वगरे ते टाकून बनवतात
हम्म कुणी खोबरं टाकून बनवते कैरी खोबरं टाकलं की छान च
हो हो कैरीची तर काय टेस्टच वेगळी हा
तशीच
आजुन हो अजून भरपूर माहिती मिळाली आयुर्वेदिक तुमच्याकडून छान वाटलं तई बोलून तुम्हाला
हा त पण छान बोलता भरपूर माइतीय तुम्हाला आणि डिटेल माहितीय सगळी
नइ
हा अभ्यास चांगलाय तुमचा
बऱ्यापैकी जास्त पण नाइ एवडा ठिकेय ताई ठिवू का
ठीकेय हो परत करते मी अजून
हो